हा.
नमस्कार सर.
बोला.
आाज कोणच्या टॉपिक व बोलायच.
हा.
एक मिनिट आहे सर पाऊस चालू इथं
हम.
ह बोला आता. कोणसा टॉपिक घ्यायचा आज ट्रॅव्हलिंग व का
हम.
बर बरं चालल. सर तर म्हणजे तुम्हाला कुठं कुठं असं फिरायला आवडत.
हम्म तसं बघितलं तर मेन म्हटलं ना. फिरायचां काण टाईम म्हटला की हा पावसाळा मेन आहे.
हा पावसाळा मेन.
हा बाकी मग पावसाळाा सोडला की थोड हिवाळ्यामध्ये ह बाकी मग कसं उन्हाळ्यात कसं थोडा प्रॉब्लेम येतो.
हा ते ऊन पण खूप राहत तवा.
पाण्याचा म्हणा प्रवासाचा म्हणा.
हो. आणि ते उन्हानी असे सनस्ट्रोक पण येतय.
भरपूर प्रॉब्लेम येतात लसन भरपूर पर कसं लहान मुलं वगैरे राहिल्यासोबत फॅमिली ट्रिप असली.
हो
की तब्बेत वगैरे खराब होण्याचे चान्स जास्त असतात.
बरोबर ह
मग कसं आता हिवाळा म्हटलं. हिवाळा म्हटलं की एकदम टेन्शन नसतं लहान मुलं म्हणा किंवा फॅमिली म्हणा किंवा मित्र म्हणा ल
तसमुळे पाहिला गेलं तर पावसाळ्यात पण हजे म्हणजे थोडी रिक्स राहतीच.
बरोबर
ते आपण काळजी नाही. काळजी घेतली पाहिजे कारण की आपल्या संग फॅमिली राहती लहान लहान पोरा राहते.
पावसाळा म्हटलं ना की शक्यतो मग ट्रेनचा प्रवास करायचा
हा ट्रेनचा
कारण कसं समजा किती कुठे पूर आला किंवा काही झालं. ह जी रेल्वेची मार्ग जो असतो हा उंच टेकडे म्हणून म्हणजे उंच ठिकाणी बनवलेला असतो हां
हम्म
म्हणजे पाऊस वगैरच तिथे काही प्रॉब्लेम येत नाही.
नाही बरोबर
हम् शक्यतो झाला म्हटलंता मग आता इथे मनाली वगैरे हे सर्वात बेस्ट ठिकाण आहे.
हो मणाली झाला आता. आपले भरपूर सारे ठिकाणे असे जे पाण्यासारखे किंवा पावसाळ्यात. फिरण्यासारखे आता म्हणजे जास्त लोक पावसाळ्यात असे किल्ले फिरायला जातात. गड किंवा ट्रेकिंग साठी जाते. हॅलो
येतोय आवाज?
काय म्हणता.
त्याज मनाली झालं.
हो
आता इथे कस पाऊसही असतो थंडी असते त्याच्यानंतर नॅचरल म्हणजे झाडं वगैरे एकदम पूर्ण पहाडाचा आहे भाग हम्म पूर्ण पहाडाचा भाग आहे.
बरोबर
म्हणजे बघण्यासाठी खूप छान छान स्पॉट आहेत तिथे.
हो
जसे की डोंगर तळे धबधबे वगैरे भरपूर ठिकाण आहेत.
भरपूर आहे पाहण्यासारखे लय ठिकाण ज जसे आवडेल तसे
आणि त्यानंतर कसं आजूबाजूला वस्ती असल्यामुळे रूम वगैरे राहण्याची सोय.
सगळे उपलब्ध ह तिथं सगळी सुविधा उपलब्ध असते. ते आपले टुरिस्ट येतेत त्याच्यामुळ सगळं त्यांनी आधीपासून करून ठेवलं.
आणि कसं भिरायला म्हटलं हे नियोजन हे डायरेक्ट दीड ते दोन महिने अगोदर व्हायला पाहावं.
हो प्लॅन आधीच पाहिजे.
म्हणजे जसं समजा रिझर्वेशन असेल. नाही आता मग जर गाडी केलीय तर मग गाडीचं नियोजन असेल हम्म. नाही तर कसं होऊ आता समजा गाडी गेली आहे. एखादी वेळेस चार जण जाणार आहे. अजून एक दोन जण ॲड होन जात त्यामध्ये.
हो मग ते सगळी प्लॅनिंग कराव लागते. कुठं थांबायचं कुठं काय करायचं हो बरबर..
त्याने कसं रिझर्ववेशन म्हटलं. तर समजा आपता दहा लोकांचा रिझर्वेशन आहे.
हो.
म्हणजे अजून त्या म्हणजे एक दोन जण अजून वाढले पण.
वाढले.
मग तर कसं तत्काळ टडिकीट काढून ते अरेंज होतं.
अ होता करता येत बरोबर हो.
कसं कसे दोन मित्र म्हणजे दोन जण झोपले दोन जण जागे असले असं. आडीपाडीने झोपता येत.
बरोबर.
त्यानंतर कसं ट्रेन म्हटलं की जेवणा खाण्याचं बाथरूम वगैर.
बाथरूम राहण्यात.
आणि आता समजा गाडी केली. गाडीमध्ये झोपायचा विषे नाही.
हा बरं बर आहे.
गाडीमध्येध्ये कंटिन्यू हे समजा बाराे पंधराशे किलोमीटर बसूनच जावा लागल.
हो वाटलं तर आपण कुठं थांबू शकतो. गाडी अससली तर.
ह थांबवू शकतो पण कसं थांबवल्यानंतर गाडीत बसावत लागतं.
हो तेच आहे.
आता ट्रेनच तसं नाही ट्रेनचा प्रवास म्हटला. ट्रेनचा प्रवास म्हटला. क तुम्ही जेवण वगैरे झालं किं थोडा गप्पा वगैरे.
हम.
तथकवा वगैरे जाणवत नाही.
हो बरबर.
त्यानंतर कसंसाठीी पूर्ण एन्जॉय होते.
हो ते काय बसूनच प्रवास राहतो सगा. जवळ आपलं स्पॉट येत नाही जवळ.
म्हण शक्यतो समजा जर गाडी असली. तर मग समजा आपण त्या ठिकाणी पोहोचून तर जातो. पण एक दिवस फक्त आराम करायमध्ये जातो.
हो बरोबर.
आणि आता गाडी वगैरे मध्ये कसं. पावसामुळे थोडं वातावरण. खराब वगैे असला क्सिडंट वगरेचे चान्स.
जास्त जास्त हा बरोबर.
त्यानंतर डिंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन गाडी. प्रमाण जास्त वाढले लोक आता काही विचार करत. म्हे समोरचा शुद्धी तही असला त्याची चुकी नसली तरी.
तरी हे करतील हो.
म्हणे शक्यतो आपल्या हिशोबाने तरी गाडीचा प्रवास कमी करत. न ट्रेनचा प्रवास हा छान आहे.
तुम्ही म्हणजे बातम्यांनला किंवा कुठे ऐकत असाल पोरं पोरं जात्या गाडी करून फिरायला. त्यांचा बा ॲक्सिडेंट होतो.
हम.
असे सगळे म्हणजे त्यांचा पोरा हो. कोणतरी असं समजूतदार माणूस पाहिजेल त्यांच्या संग पोरांला असं मोकाट सोडता येत नाही ना
आता मागे एक पुण्याची घटना झाली होती एकाच एरियातले चार ते पाच मित्र होते एका कॅलनी मधले
ती गाडी डा डायरेक्टर कोसळली
हो मग तेच ना पावसाळ चान्सेस जास्त राहते म्हणून सांभाळून गाडी चालवली पाहिजेल आता पोरं पोरं असल्यावर त्यांनला कसं मजा करायची राहती मग ते अजून जोरात गाडी चालिवत्यात मग ते
मग ऍक्सिडेंट चे चान्सेस जास्त होते ना त्यामु सावधानी पाळली पाहिजे ना
शक्यतो मग कसं आणि पिणारे वगैरे मुलं असते आणि असा असा समजा ग्रुप असला क त्याच्यामध्ये चार ते पाच मुलं हे डि म्हणजे ड्रिंक करणारे असतात
हम्म तर आजकालच्या जनरेशन मध्ये म्हणजे जवळपास लै जण पे ते हा नॉर्मल झालंय ते यूथ यूथ मध्ये ते आता जास्त ट्रेंडिंग चालू आहे
हम् आता हे कसं भरपूर आता ए जे यांची जी नशीे ची आआरी जाते त्यांचा इथे फिटनेस सोडून फिटनेसकडे लक्ष देणं सोडून नशेकडे जात ने
हो बरोबरय
आपल्यामध्ये तरी असं व्हायला नको
हा ते पण आहे पण मग आता ते त्यांना मार्गदर्शन करायला कोणी एवढं नाही आणि वरून आजकालचे जनरेशन म्हणजे एवढं ऐकून घेत नाही लयच हाना मारी यती
बरोबर हा आता भांडणला येत होत छोट्या छोट्या कारणावरून वाद होता मग त्याच्या रूपांतर हे डायरेक्ट मर्डर वगैरे करून टाकतात असं भरपूर ठिकाणी झालंय
बरोबराय ऐकून घ्यायची क्षमता नाही राहता आता छोडं जरी काही छोटं कारण असलं तरी मारामारी घेऊन जातेला
मी शक्यता आता कसं जास्त झालं की जे एकदम भरोश्याचे मित्र आहे निर्व्यसनी आहे शक्यतो ट्रिपची प्लॅन करायची आहे कुठे फिरण्यासाठी हे शक्यत अशा मुलांसोबतच करायचं तर नाही झालं तर मग कुठल्या आपल्या घरातले मोठे व्यक्ती म्हणा ह् तशा ठिकाणी जायचं ब तशा लोकांना घेऊन जायचं
हो बरोबरय जेणेकरून आपल्याला त्रास नाही दुसऱ्याला नाही
आणि फॅमिली अस मी म्हटलं क मग त्यामध्ये बाहेरशी व्यक्ती नको कोण
हो
मग ते कसं मिसअंडरस्टँडिंग होऊन थोडंसं दगडे वाढण्याचें कारण होतात
हो बरोबर हो.
त्या्याईस ब क सान शक्यतो येवाळाा बेस्ट आहे.
हो हिवाळ्या तर पावसा आगक्ष हिवाळ्या वेस् आहे.
म्हणजे कस तुम्ही दोन तीन दिवसाची आठ दिवसही बाहेर राहिले पूर्ण बाकी उ्हामध्ये तुम्ही तेवढा टाईम थांबू नाही शका.
बरं बरं उन्हानी तसा त्रास होत तसं हिवाळ्यात एवढा त्रास होण्या चान्सेस कमी
बरं आपले दहा मिनटं झाले हम्.
हो.
मी करतो आता आहेत हां.
बरं बरं चाल.